हॅलो.
हा, बोला ना.
हा, येतोय
हो येत, क्लिअर येतो.
ह हम्म
हा.
झालं का जेवण वगैरे? हम्म, झालं आमचं.
बाकी मग? बा- हो हो, आत्ताच झाले.
हम्म
पाऊस आहे तुमच्याकडे?
नाही, सध्या पाऊस नाही, पण लाईट सारखी ये जा, ये जा, चालले.
अच्छा, इकडे तर सकाळ पासून जे चालू झालय- ते अजून बंदच नाहीये, हो
एवढ रिबूमॉस न्हाई का, भुरभूर येते आणि जाते लगेच.
छान झालेत छान झाला पाउस आमच्याकडे आजचा तर हे ना पूर्ण दिवसभर म्हणजे- साम् नार पाऊस बारीक चालूच आहे.
काय जेवण केलं मग आज?
जेवण आज, मग हे केलं वरण भात हम्म मटकी,
अच्छा.
हम्म.
मी कोबीची भाजी केली, डाळ भात
कोबीच्या आवडते का सगळ्या?
हा, कोबी आवडते पिवळ्या कलरची, येल्लो बाई हिरवी मिरची टाकून, तशी बनवतो आम्ही. थोडी उभी चिरायची- हा डाळ टाकून पण करतात ना, पण डाळ टाकून नाही केली आज. आज साधीच केली होती.
अच्छा!.
हम्म.
बाकी मुलांचा अभ्यास वगैरे?
हो, एक मुलगी ए मला साडेचार वर्ष ती ज्युनियर केजीला ए आणि आता एक छोट बेबी.
अच्छा! अ. मला माझी मोठी मुलं एत ना एक इंजिनिअरिंगच फायनल इयरला आहे.
अरे वाह! हम्म.
ह आणि छोटा आहे तो थर्ड इयरला आहे.
अरे वाह! माझे अजून खूप छोटे आहे.
अ त्याचा मोठ्याच आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे.
हम् हम हम.
आणि छोटा कम्प्युटर इंजिनर.
अच्छा! माझी अजून सुरुवात ए आत्ताशी. छोटे खूप. एक तर चारच महिन्याच ए आत्ताशी.
आणि पाऊस चालू झाला. लगेच थंडी येईल आत्ता. लहान मुलांना थोडं खूप सांभाळावं लागतं ना.
हो ना. त्याच काही त्याला पॅक बीक करून झोपाव लागतं पूर्ण.
हो. आणि कसं आता हे अजून ज्युनियरला आहे म्हटल्यावर तुम्हाला खूपच सुद्धा धावपळ होत असेल.
हो.
हेच आवरायचं. त्याच आवरायचं.
हम्म. आता सध्या दि तिच्या पप्पांकडे मीथे याच्यासाठी आले बाळपणासाठी. हम्म. म इकडे म्मीकडे मी तेच्या पप्पांकडे स्कूल सुरू झाला ना मग तिकडे गेली. शनिवार रविवारी येते मग. हो राहते. आ घरी जॉईंट फॅमिली ना माझे सगळेजण आहे घरात. मग राह ते.
एकत्र फॅमिली असायला पाहिजे खूप फायदे आहेत त्याचे.
अ्च्या. माहेर आणि सासर एकाच ठिकाणी आहे माझं.
अच्छा! अच्छा! मग काही तिथलं तिथं असलं म्हणजे आठवण जरी आली तरी लगेच येऊन जाऊ शकत.
ह असं आपलं एखाद संडे जायचं का पंधरा मिनिटात तिकडंधरा मिनटात तिकडं लग-
रात्री वगैरे त्रास नाही देत ना.
नाही‌. एखाद्या वेळेस होतं. पण त्याला ना इंजेक्शन दिला ना तेव देतो अदरवाईज नाही देतो त्रास.
त्याचा त्याचं खेळतो. भूक लागल थोडं फक्त रडायचं काम चालतं. मग परत झोपून घेतो. छोटा आहे ना अजून त्याच्यामुळे एवढं काही नाही अजून. असं जस जसं मोठं होईल, सहा महिन्यांन तर एकदम पूर्ण कळायला लागेल मग तेव्हा त्रास देईल.
नाही हा जे मोठा आहे ते, म्हणजे रात्री तुम्हाला सोडून राहतो ना.
अच्छा ती अ ती राहते मला सोडून, तिच काही मोठीय ती. ती घरी माझे सासू, जाव तिचे लहान लहान मुलं आहेत ना ती ऍड दिसून जाते तिला काय वाटत नाही. उलट ती इथे मम्मीकडे आल्यानंतर म्हणत असते. तिकड जायंचय, तिकड जायचय. तरीही तिला करमत नाही इथे हा त्याच्यामुळे. तिचं सारंख चालतं तिकडें जायचं.
हम हम हम. घरीकडे मम्मी ते आहे म्हंटलं ना तु. हम्म बाकी काय नाही बघा. चालुय की हम्म.
तुम्ही जॉब वगैरे करता की, हाऊस वाईफ आहे.
अ मी जॉब करते. मी इथ मेडिकल कॉलेजला क्लरिकल मध्ये आहे.
अच्छा.
हा आणि मिस्टर माझे डॉक्टर आहेत होमिपॅथीचे.
अरे वा, हम्म, हम्म चांगलय चांगले. मी पण जॉब करते, हा. अकाउंटिंगचच काम करते.
हं अग्रीकल्चर फॉम आहे तिथे.
हम्म, हम्म, हम्म अच्छा छान आहे. मी आधी टीचिंग करत होते. प्री प्रायमरी ला पण केलं, आणि फर्स्ट सेकंड ला पण केलं.
अच्छा.
परत आता थोडसं मिस्टरांसोबत त्यांच्या मग, त्यानी कॉलेजला करतात तिथच मग थोडसं म्हटलं मग बघू. काहीतरी थोडस वेगळं.
हां हां.
मग मुलांना अडकवत ठेवलं, जॉईन केलं. हम्म. हो घरी बसून तर काय, म्हणजे बसून आणि बसून राहण्यामध्ये काहीच अर्थ नाही. सध्या तर खूप
म्हणे काहीतरी, काहीतरी करतच राहायला पाहिजे. घरात बसून काही नाही. बाहेर पडलं म्हणलं सगळ्यांत बाहेरच नॉलेज येत. मागून काय चाललंय बाहेर ते पण कळत.
सध्या बाहेर काय आहे काय नाही. ते अ घरात बसून राहिला की झाल, तेवढेच मग कायआपल्या पुरतंच विचार करत राहतो आपण. आणि तब्येत पण छान राहते ना, थोडसं बाहेर राहिलं म्हणजे तक्रारी काय होत नाही.
हाव ना.
हम
किती कॉल राहिले तुमचे आता?
माझे ते फर्स्टचे जे पाच आलेले असतात ना तिथं राहिलेत आणि माझ फोन पण थोडासा प्रॉब्लेम करत होता
मग लाईट बंद कर सोनु
आणि ते एक एकच झाला माझा आता फर्स्ट कॉलच आहे अजून चार राहिलेत माझे उद्या पर्यंत करूयात ते आता
आणि तसलं सहा वाजतात मला घरी यायला मग तिथून आवरायचं मग करायच मग आणि नेमकं मी आज ठरवलं तर करायचं आणि ती माझी मैत्रिण आली पुण्यावरून
हम्
त्यामुळे थोडस वेळ गेला
दिवस हे
हहह तुमचा झाला का पूर्ण टास्क? फोन फ्रेंड चा हम
हम्म बाकी की अजून माझे पण माझे आता किती पाच राहतील फक्त आता तुम्हाला एक झाला का मग पाचच राहतील मग उद्या करून घेईल दिवस भरात
हो हो होतील हो उद्या मी पण ट्राय करते
हो
आता थोडसं लेटच झाला
हो ना हा हा हा हा तुम्ही केलेच नाही का मग कोणाला काॅल एवढ्यात
अ नाही ना आणि ती फ्रेंड माझी आता गेली पुण्याला मग
अच्छा
ह आणि ती खूप दिवसातून आली म्हणून तर आपल्यासाठी ती आली आणि आपण आपलंच
हा
जसं काही तिच्या समोर केलं तरी पण ती काय म्हंटली नसती पण तिला वेळ नव्हता होता ना तिला मी म्हंटल होत आज हम् मग म्हंटलं तिला म्हंटलं होतं मी रहा तू आज उद्या जा नाही बोलले मुली तिच्या तिकडे असतात ना मग जाय पाहीजे ठीक आहे
मग मुलं काय सकाळी गेल्यानंतर संध्याकाळीच येत असतील
हा मुलं पण पुण्यालाच असतात हा मी इकडं धाराशिवला हम हम मुलं पुण्याला असतात बाळ झोपलं का मग
होय काय झोपायचंच झोपायचंच काम चालू आहे अह हम झोपेल आता
मस्त मिळतोय टाईम छान झोप लहान मुलांसोबत.
हो आनंदी वातावरण राहतं अन त्यांना पाहिलं का सगळं विसरून जातं माणूस.
हो त्यांच हसणं रडणं सगळंच. हो छान वाटतं हं.
आणि असं गुण करायला लागलं ना की छान वाटतं नाही का? आता हसतो ना आता हस तो ना तो असं नुसतं हसत रा हसायला आवडत. त्याला ह ह ह.
हा हा. छान लहान मुलांच म्हणजे चेहरा पाहायला कीच असं प्रसन्न होत सगळं.
हो ना.
आता झोपलाय.
जिंगला का?
हम्म, झोपला केव्हाच खेळत होता आत्ताशी झोप आली त्याला.
रोज त्याचा हाच टाइमिंग आहे, खेळतो खेळतो अन अशा वेळेच झोपतो.
हा हा.
हम्म.
चालेल करा फोन.